हा बोला.
हा हो येतोय पर चांगला येतोय आता. अहो मी असा फोन केला होता. कि आमच्या गावाकड असा विषय चालू आहे की म्हनती म्हण ते दोघ भाऊ बहिणी सोबतच आहेत शिक कायला दोघांच शिक्षण पूर्ण झालं. पण मग आता घरचे म्हणतात, क मुलीला नाही शिकवायचं तिथे शेवट दुसऱ्याच्याच घरी जाणार नारहेना हा अत त्यांनाच समजवाव म्हटलं, पण म्हटलं, पहिले तुमच्याशी बोलून घ्यावं.
हां. नाही मुली मुलींना पण शिकायला पाहिजे ना, असं थोडे लग्न, का लग्न, काय का भरपूर लोकं म्हणजे भरपूर मुली अशा आहेत भरपूर शिकून स्वतःच्या प पायावर उभे आहेत म्हणजे त्यांना नवऱ्याकडून पै पैसे पण घ्यायला नाही लागत स्वतःच्या पायावर सगळं खर्च म्हणजे हेन्ड ल करतयात सर्व गोष्टी.
हो ना,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
आता काय? हो येतोय मला ना, फोनवरून अजून दुसरा पण कॉल येतोय म्हणून ते जरा हे झालं.
अच्छा ठीक आहे ठीक आहे.
हां आता मी त्यांना समजवते की ते हुशार आहे बुवा तर तुम्ही तिला शिकू द्या. पुढे ती तिच्या पायावर उभी राहून जाईल आणि पुढे काय सांगता येतं कोणासा ठी कोणते दिवस कसे लिहिलेत आणि खरं तर आजकालच्या जगामध्ये मुली म- मुलगी ही स्वतःच्या पायावर उभीच असली पाहिजे.
पाहिजे ना, हां तेच आणि आत्ताचं असं चाललंय की म्हणजे कोणावर श्वास पण नाही जास्त ठेवू शकत आप किती काय काय घडतय बघा ना. नवरा पण म्हणजे सोडून कोण ना कोणतरी सोडून जातोय. सगळ्याच मुलं सगळीच मुलं सारखी पण नसतात. स्वतःच्या पायावर जेव्हा आपण उभे असतोय तेव्हा कसं स्वतः ती सगळ्या गोष्टी हँडल करेल नंतर म्हणजे कोणीही साथ नाही दिली तरी
हां कशी ही परिस्थिती आली तर ती स्वतः झुंज देऊ शकते असं.
हा तेच ना. मुलींनी शिकायला पाहिजे मुलींनी पण.
हो आता मुलगी तर तयार आहे पण घरचे म्हणतात की हिचे एवढं शिक्षणाला पैसे लावायचे. त्याच्यापेक्षा तेवढा हुंडा लावून द्यायचा लग्न करून द्यायचं. तिच तिच सुखानी नांदेल. अरे पण तुम्ही कुठे पाहिलं? ती सुखा ने नांदेल की दुखाने नांदेल? तुम्ही तिला हुंडा लावून देणार पैसे तेच पैसे तुम्ही ति च्या आयुष्यावर, शिक्षणावर. खर्च करा तिला काय गरज आहे हुंडा लावण्याची? तिला स्वतःहून चांगली स्थळ पण भेटतील. आणि मुलगा समजदार असेल ना त्याला हुंड्याची पण अग
गरज नाही. हां सर्वीस लोक नाही घेत ना.
हम्म. तेच तर घर त्यांना कसं समजवायच की, थोड्याफार समाजामध्ये अशा गोष्टी घडतात. पण त्याच्यामुळं सगळ्याच मुलींना ते तसंच कारणीभूत ठरवतात. म्हणजे त्यांच्या मते असं असतं की मुलगी शिकवलं की ती प्रत्येक मुलगी तसंच काहीतरी वेड वाकडं करेल.
हां करेल सर्वच मुली सारख्या नसतात. एखादीला एका तिला असत ना आता तिला शिकायची आवड आहे बोल ल्यावर तिला शिकायलाच पाहिजे. पुढे जाऊन तिला असं वाटतंय हां ती काहीतरी करेलच ना पुढे जाऊन.
हो ना.
आणि आता- आता शिक्षणाशिवाय काय हाय पण नाही कोणतीच नोकरी
हम्म, तेच ना आणि मुलगा पण बघून देणार, मग चांगलं स्थळ पाहिलं की समोरचा पण चांगलंच बघतो न ना की त्याला पण त्याच्या शिक्षणाला बरोबरीला मुलगी शिक लेली पाहिजे, जेणेकरून ती अ ती पण त्याच्या संसारात थोडफार काहीतरी करू शकेल, त्याला हातबोट लावू शकेल एका कग दोन करू शकेल, जास्तीत जास्त नाही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शक केल सांभाळू शकेल.
मुले होतील म्हणजे ती पण शिकवेलच, आपण सगळं टीचर लोकांवरच नाही सोडू शकत आ पल्यावर पण जबाबदारी असतं आपल्या मुलांना कसं मोठं करायचं.
तेच ना.
म्हणून मुलींनी पण शिकायला पाहिजेच.
हो, स्वतःच्या पायावर उभं असलं की कुठलं पण संकट आलं तर ती सक्षम अस ते ते त्याच्या समोरे जाण्यासाठी.
ह ना तेच, आईवडील सर्वांचे समजून घेत नाही, मग नंतर मग मुलींना असं काय कर करून घेतात का मग नंतर मग त्यांना पचतायला होतं की असं नस त गेलं तर बरं झालं असतं, काय आत्ताचे बघताय ना मुली पण म्हणजे डिप्रेशन मध्ये काही करतात.
त्यांना सांगायलाच जागा नसते सांगून सांगून ते आई वडिलांवर विश्वास करू शकता आई वडलांना सांगितलं की ते पण नाही समजून घेत सांगणार तरी कोणाला आणि मग शेवट अस टोकाचं काहीतरी पाऊल उचलून घेत
ह ना तेच मग नंतर मग त्यांना होतं पस्ताव्याला कि करून दिलं असतं तर बरं झालं असत आ मुले पण विचारतातच शिक्षण वगैरे त्याशिवाय काही कोण देत नाही मुली त्यांना पण वाटतं ना सर्व गोष्टी शिकलेली असावी आताच्या जनरेशन म्हणलं तर पाहिजे शिक्षण पाहिजेच. बाहेर कारण कि आपण
तरी करता यायंला पाहिजे असं
तेच ना.
कारण दिवस कोणता कधी कसा येईल सांगता येत नाही आई वडील पण पुरून पुरून किती कितीपुरतीला आयुष्यभरासाठी थोडी नास्त कोणीसोबत
तेच.
आमच्या इकडं पण असंच एक हे झालेलं अ घटना झालेली म्हणजे लांब च्यात मावशीची मुलगी लागते अ ते तिचं लग्न लवकर करून टाक. आपल आणि आता दोन मुलं होऊन गेले नवरा बघितला असं शिक्षण पूर्ण नाही करू दिलं. इतका मारतो तो असं त्याला सगळं नशा करायची सवय काम नाही करायचं ती एवढ्या चांगली परिवारामधली अस शेवटत्या मुलांच पोट भरण्यासाठी शिक्षण नाही पूर्ण झालं तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुनी भांडी वगैरे करून आपला संसार करते. ते असं बघून खूप असं खराब वाटतं की नको देवा असं काही हो. म आज ती शिकलेली राहिली असती तर आज तिला काम करावं लाग त पण तिचं आयुष्य एवढं कठीण नसतं राहील
ह ना तेच ना.
अवघड झालंय अ आई वडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे. मुलींच्या बाबतीत तरी मुलांचं ठीक मुलगा काही अ घरात वडिलांचा धंदा वगैरे असला तर तो हा बोट लावून तो ते करू शकतो. पण मुलींना ॲटलिस्ट ती तिच्या पोटा पुरतं असं कमवू शकेल एवढं तरी त्यांनी सक्षम बनवायलाच पाहिजे.
समजून घ्यायला पाहिजे घरातल्यानी घरातल्यांनी म्हणजे म्हण आई वडला आणि पहिली गष्ट म्हणजे हे समज घ्यायला पाहिजे त्यांचा सपोर्ट असेल तर म पाजे आपल्याला बाकी कोणाच नको.
की कोणाची हिंमत नाही होत की कोणी येऊन बोलून जाईल अस
आपल्याला गरज पण नाही लागत कोणाची.
हो तेच ना.
हम्म. आता सांगितलं मी समजवलं खूप
समजव अजून त्यांना समज समज तिल समजावा थोडं
हो त्यांना खूप काही उदाहरण दिले समजवलं अजून सांगताय खूप शू द्या आणि मुलगी तशी हुशार आहे ना मु बरोब दोघ भाऊ ब सोबत आहे आणि अस काही नाही कि कॉलेज वगरे पुढ जाय तिला काही त्रास वगैरे होईल भाऊ सोबत असला तर काही हरकत नाही
काही नाही हा भाऊ सोबत अस मग काही प्रॉब्लेम आहे आणि आता भरपूर मुली पण आहेत जातात एक आणि एकटीला पण जायलाच पाहिजे कारण का आजच जग असं आहे की एकटीला पण हा फिरायला पण आणि तिला समजेल ना दुनिया काय आणि
काय आहे बरोबर आहे चार लोक कशी आहेत दुन्यात कसं राहावं लागत ते बाहेर पडण्याशिवाय पण नाही समजत हे शाळा आणि कॉलेज म्हणजे ते एक विहीर मधल्या बेडुका सारखं असतं की त्याला असं वाटत की हा हे एवढं जग आहे अस त्याच्या पलीकड पण जग असत पडायला पाहिजे बाहेर
जव्हा बाहेर पडेल तेव्हा सर्व गोष्टी समजतात
हम्म तर समजवतोय आम्ही खूप लोक आता बघू मग कदाचित ऐकून घेतील तर चांगलंच आहे आणि मुलीची पण इच्छा आहे पुढे शिकण्याची ती मला बोलते की तू आईला समजवतील म्ह मी माझ्या प पूर् प्रय मी सांगेल तोगच काही चिंता करू नको
हा आणि समजेव काही कोणतं टेन्शन वगैरे घेऊ नको
हा तिला तर ती लग्नाचीच भीती वाटते ही नाही बाबा माझं आता बारावी झालं लग्न करून टाक तिला बोलली अग लग्न असं सहजासहज तर नाही होणार ते करून करून पण आधी त मुलगा बघतील ते बघतील तोपर्यंत आहे टाइम तू एवढा अ लोड नको घेऊ म्हटलं एवढं चिंता नको करू आहे म्हटलं आम्ही सांगू म्हटलं सगळं लुक
सर्वांनी समजवलं तर ऐकतील एवढ्या नव लग्न तर नाहीच पाहिजे मुलींच तरण का मा ज्या आत्ताच करायला भेटे मुलींना नंतर नाही लग्न झाल्या पूर्ण आयुष्य सं शहरातच जातो
मग आणि ते पण मग अस कमी वयात लग्न झालेलं राहिलं तर समज पण कमी असत ते काही गोष्टी कळत नाही काही नाही
तेच ना सर्व गोष्टी काय समजत एवढुच आहे वयात थोडा टाईम आता तर पोरी म्हणजे ज्या जॉबला आहेत त्या लेटच करतात लग्न
मग ते जॉबला आहेत त्यांना दुनिदारी कळेल त्यांना कळतं आपल्यासाठी काय योग्य काय नाही आपल्याला याच्यापेक्षा चांगलं भेटू शकत नाही भेटू शकत ते म्हणजे स्वतःला ते म्हणजे असं पहिले प्राधान्य देतात की नाही हो माझ्यासाठी हे बरोबर आहे हे नाहीये आणि ते पाहिजेच आज ते कामाची गरजच आहे असं असं गरीब वगैरे राहून काही उपयोग नाही आजकाल
नाही आ आता महागाई तर किथे वाढला भरपूरच ठीक आहे.
तेच ना.
हा, काय
काय? हा बघा तुमच्याशी बोलत बोलत केव्हा टाइम झाला कळलंच नाही, दहा मिनिटं होऊन गेलं, हो ना.
हा. मस्त वाटलं बोलून तुमच्याशी, हा चालेल. हा, थँक्स! बाय.
बाय बाय.